हम्म
अ काय म्हणता काय चाललंय आता?
हे नाही ग पिऊ उठली आता आता पिऊच करायचं. आमच्या बाळाचं आमचं बाळ आता खेळतोय. छान छान आणि बाळाला आमचे भूर न्यायचंय.
हम
म्हयची होणार रे बाळा? हा आमचं बाळ शान नाही बाई. बघ बघ मोबाईल पडेल माझा हा माझ बाळ खूप शहान झालं बाथरूम मध्ये सु सु करणार आता.
हम्
हा खूपच नाद बाई खूपच बदमास झाला तुला चालता येत नाही चला चला हा काय म्हणते सांग तू?
काय नाहीय बस लाव फोन आता हम काय चाललंय काही नाही तर पाहावं? हम तेच ना हम् हम्
काही नाही चाल आपल हेच बाळाला झोपी घाला. बाळाला उठवा.
ह
करा. शी करा. सु करा सगळ सगळ खरा आता भूक लागते आता जेऊ घाला.
हम.. काही ना काही मागतच असेल सटर फटर खा
चटुर भटूर ना चटुर बटूर तर खूप चालतं ग तिचं.
हा.
चुटूर बुटूर खूप चालते. तुला चुटूर बुटूरच आवडतं बाई.
हा काही नाही. आ तिला घेऊन जायचं कधी खेळायला इथे तिथे.
हो ना आता कसं माझं ट्रीटमेंट चालू होतं ना ग पायाचं.
हम्म.
तर मला कसं मी सध्या खालीच नाही उतरली. नाही तर मी तिला रोज खेळायला न्यायची. आणि म्हटलं सध्या तरी ट्रीटमेंट चालू आहे. तर सध्या आपण जपाव पायाला ह मग आता थोडं ठीक हे आता तब्येत पण आता बघू आता हो त्याला जायचं हॉस्पिटल ला मला आता गोळ्या वगैरे मेडिसिन म्हणजे पूर्ण संपली ना एकच तर राहला आता मेडिसिन घ्यायची. तर म्हटलं तेवढं झालं तर आता मग जाऊन येते उद्या. काय म्हणतात डॉक्टर वगैरे त्यांना पुन्हा सांगून देते की वरती घर आहे सिड्या उतराया चढलं तर काही प्रॉब्लेम येईल का? पहिल्या वेळेस न सांगितलं नव्हतं ना मी.
हा.
आणि नाही जर त्यांनी म्हटलं की बघ तुम्ही बेल्ट वगैरे वापरा.
ए
त्यांनी जर म्हटलं तर त्यांनी म्हट ल बेल्ट वापरात मग वापरावच लागेल ना. हा काही नाही मग.
हम्म काय चाललंय मग बाकी?
काही नाही ग आता पप्प ना उद्या उद्या वेळ आहे का? आज जाऊन या आज वेळ असेल तर पप्पांची कशी सुटी च झाली ना आजची लग्नाला गेले तर. म्हणून म्हटलं जर असेल तर मग जाऊन येते वेळ त्यांनाच
बरोबर हो. उडव उडव की उडव. हो बरोबर आहे.
हम्म, मग जाऊन येता येते म्हटलं.
हो.
हम हम
काही नाही तुम्ही दोघीच गेला तरी जमून जात कधी कधी हो
ते कायच योगाचा कारण कि जे मेडिसिन बदलूनच देणार आहे ना.
हो तेच ना
फक्त तो म्हणजे रिझल्ट, आपला बघणार रिझल्ट बघणार तो आता का काय झालं तो काही नाही
हो बरोबर आहे हो
मग त्या रिझल्ट त्याला बरोबर वाटला. तर तो मेडिसिनच देणार दुसरं काय देणार आहे.
बरोबर आहे हो. मग काय तर
हो ना
आता पाहू सांग कधी जायचं असेल सांग म मला मी येऊ शकते ना सोबत मग तुमच्या
हो चालते ना, नाही मला असं वाटलं पप्पा घरी असेन गाडी पण असेन. सध्या घरीच नाहीतर तिच्या सोबत जाईल नाहीतर पप्पां सोबत जाईन असं काही प्रॉब्लेम नाही उद्याही जाता येते ग उद्याही गाडी घरीच आहे आपली.
हो ते तर आहेच हो हो
गाडीवर काय पाच दहा मिनिटात तर जाऊन येनं होतंय.
हम्म तेच ना हम्म कसला आवाज येतोय? काय नाही. अच्छा
हा
आवाज नव्हता येत ना तेच म्हणलं कोणाचा आवाज आला काय आवाज आला तर
नाही मी तिकडे बाहेर गेले होते.
हा
हम
काय नाही आता मग मस्त
हो ना
हम तेच ना असं काय अभ्यास झाला नाही आता, तर नुसतं फोनवरच बोलणं चालू होतं सकाळपासून
हां
हा
मग
हम्म तेच ना बाकी काय म्हणता
बाकी काही नाही बाई मजेत हाय, तू सांग काहीतरी
काय नाही
तू नगरला जाणार मी पण इकडे जाणारच यावेळेस सगळं फिरणं फिरणंच चाललंय जास्त
सिजनच चाललय जास्त ह
हा
तुम्ही गेला तर ना वाटतात नजरला चांददीि बीला
हो गेले होते शिवभम्माई ना त्यांनी नेलं होतं मला फिरायला
हो
चांदबिबीला नलवत आणि गोरखनाताल निलवत बघ त्यानी मला
अच्छा गोरक्षनाथाला नला असेल
हा तिथे नेलं होत टेिकडी वरती आहे ना ते वर
ते
हा नल होत त्यांनी मला
हम्म ते अ म्हणजे कसं आहे ते माहितीय आहे का तर चांदी बीच पण का म्हणतात त्याला ते एक सात दिव अ सातच दिवस राज्य केलं ना ती मग सात दिवसात फक्त तेवढाच महाल बांधला गेला म्हणून तो तेवढाच हा नाही तर तिला त्या महालावरून दिल्लीचा तो लाल महाल नाही का तो पहायचा होता जेवढा उंच बांधायचा होता तिला तो महाल पण तु महाल हो पण तिला तू महाल बांधताच आला नाही मग तेवढा हम्म हा ते मग सात दिवसात हा सात दिवसातच मेली ना ती म्हणजे सात दिवसातच मारलं तिला
अच्छा
हा तिची मग कबर जी आहे तिच्या नवऱ्याची वाटतं तर मग ती खालीचं आहे ना त्या चांदी बीच्या महालाच्या खाली एकबर येतं ति त त्या तिच्या नवऱ्याचीयं
अच्छा
हंअ्
हां
बस ना
बरोबर आहे जुन्या गोष्टी इतिहास काहीतरी
हम ह हम्म फन नाही थांब जराशीिक हा मग काय आता काही चांगला पण आहे काही खब पण आहे हम्म आता
आता जाईल ना मी तेव्हा अजून शुभमला म्हणणारं की मला फिरायला ने काहीतरी दाखवं पण महालक्ष्मीच्या पिरीयडला नाही होणार का गणपतीचा पिरेड तुमच्या इकडं खूपच असते ना गणपतीचं
गणपती खूप असतात म्हणजे आता मी तर यांना हेच म्हणतं म्हणणार होते की नही का गण महालक्ष्मी झाल्यायं तर दोन दिवस थांबू आपण कारण की अ महालक्ष् तुम्ही झाल्यावर दोन दिवस आरस असते कंप्लीट इतकी छानं वाटते ती पाहायसाठ ती पण पाहायसारखी असतात आरस खूप छानं वाटतात. हो तेच ना.
अ आई पप्पा असतातचं. ना घरी मग गणपतीच करायला मग थांबायचं थोडंस आपण.
हो हो.
चालतयं ना थांबायला काय होतयं. तेवढंच मग तुमच पण फिरण होते ना. हा. तेवढं तुमचं फिरणं पण होते.
हो.
हम्म.
देते ना थांब ना थांब ना देते ना तुला बलून बलून ना. ती नुसती आता हा होते ना. ते गाडीत बघ बर बलून्स जा गाडीतेत बघ. ते बघ त्या गाडीत बलून्स अगं बाळा बलून्स. ताहेत गाडी दोन फुगवून दिलेलेतं तिला बरं का तरी पण. अरे बलून्स हेत ना ते बघ.
ह कलर नाही आवडतं का तुला तो. कलर नाही आवडतं तिला. तिला रेड नाही त गोल्डन आवडतो. आहे का ती किती फुगवलेले त मी माहिती का. माह्य आता नाहीये ना संपलय वाटते.
अच्छा पहावे लागतील मग फुगून द्यावा लागेल एखादा. हे इथे गोल्डन कलरचा पी गोल्डन कलर पाहिजे का तुला.
गोल्डन आवडतो वाटतं तिला. तिला गोल्डन कलरच आवडतं असलं.
काही नही गो लागलं. थांबा थांबा थांबा काही नाही काही नाही अरे काय झालं. काही नाही तिला ते झोप आलेली आहे ना तिला झोपेत ना ती आदून.
हा हां.
हा त्याच्यामुळे किरकिर किरकिर चालय.
हा.
हो.
हो ना.
तेच ना ह काय म्हणतय बाकी काय चाललंय?
बाकी त काही नाही मजेत आहे सगळं. आता आमची पिऊराणी उठली म्हटल्यावर आता जेव तिला जेवायला द्यावं लागेल.
हा मगं कायं तर.
हा.
हम हम हम
चालतेय मग काय म्हणते अजून सांग तु काय नवीन.
मी का काहीचं नाही बस मजेत.
फिरलेली हाय ना ग सगळं बघितलं ना नगर साईड ला खूप आहे फिरण्यासारखं.
खूप काही हे डोंगरगण आहे तिकडे त्याच्यानंतर मग हे अ गोरक्षनाथ गड ये, डोंगरगंज ला गेले का तुम्ही?
नाही ग.
नाही का, तिकडे सीतेची न्हानी ना?
हा गेली होती, नेल होतं शिवखुमनी मला.
हा नेलं असेल, हा.
हा तिथे महादेवाचं मंदिर वगैरे होत.
हो महादेवाचं मंदिर वगैरे पण ये तिकडे. हम्म आम्ही म्हणजे एंगेज मेन्ट झाली का, ते शनीशिगणापूर
हन.
शनी शिंगणापूरला एक दिवस फिरायला गेल तो, त्याच्यानंतर मग ते सीतेच्या ना नीच्या तिकडे-तिकडेच गेल तो मग फिरायला एकदा, एक दिवस तिकडे गेलतो, एक दिवस इक डे गेलतो मग.
हां आ आ.
हम्म, तेच ना, हम् म काय तर.
हा मी कस ग? माझं लग्न झालं आम्ही एक त्रच होतो ना फॅमिली, जॉईंट फॅमिली असल्यामुळे, कुठ फिरायलाच गेलो नही. हा आणि दहा आ वर्ष एकत्रच राहिल्यामुळं तसा वेळच मिळाला नाही, मग मुलं झाले, अभी झाला प्रिया झाली, त्याच्यामुळे मग काय त्याच्यातच गुंतून राहिलिस
आणि सांभाळायला पण पाहिजे ना ओ कोणीतरी आता आमचे कसे आई वडील आहेत सासू -सासरे आहेत मग, ते सांभाळू शकतात आम्ही कुठे गेलो तर म्हणजे आता समजा, दिवस अ एक दिवसासाठी जरी कुठे गेल तर मग ते पाहू शक तात ना तसं तुमच्या तिकडे कोणीच नव्हंतना म्हणजे आई
कोणीच नव्हतं ना, त्याच्यामुळं मग कुठेच जाणं नव्ह त, काही येण नव्हतं आणि त्या पिरियड ला कस एवढं काही फिरु द्यायचे नाही कुठेच.
बरोबर